हॅलो.
हा, हम्म. कुठ नायी बघा हितच हाय धारवाडमध्ये.
काय कॉल नई केलीस म्हणून म्हंटलं काय कॉल फ्रेंडच टास्क संपले की काय तुझे?
नाही अजून संपलं नाही.
हम्म. मग काल का कॉल कस काय केली नाहीस?
काय?
कॉल का केली नाईस म्हंटलं मग?
काय बिझी होतो.
बिझी होतीस हा. जेवलीस?
नाही अजून.
का ग?
अजून वेळ हाय. तुम्ही?
अजून आमचं पण आत्ता चहा पिलोय मी आत्ता जस्ट.
हम्म.
कॉलेजवर गेलते ना मग तिथनं जरास यायला लेट झाला. मग त्यामुळं मग आता चहा पिलो. मग नंतर थोड्या वेळानं अजून थोड्या वेळानं जेवायचं.
बनतयं
आणि काय अभ्यास वगैरे काय कॉलेज
काय नाही बघा.
कॉलेजात डे बी काय हायेत की नई?
अं?
आता तुमच्याकडं अता असतंच ना तिकडं काय काहीतरी डेज मिस मॅच डे वैगेरे तसे काय डेज नसतात काय?
होतात होत
कुठले कुठले डे होते?
मिसमॅचचे डे होतं.
हा.
नंतर अ ब्लॅक एन्ड व्हाईट डे.
हा.
वेस्टर्न डे.
हं.
साडी डे, ट्रेडिशनल डे.
मग काय मिसमॅच डेला काय गेलती काय करू काय घालून
नाही गेलो नायी गेलो नई.
गेली नाय आज मग कश कुठं गेलतेस काय नायीस कॉलेज ला कोणत्या डेला.
हम्म गेलतो
कुठल्या डेला?
अ ट्रेडिशनल डे आणि वेस्टर्न डेला.
दोनच?
हम्म.
का, आवडत नाही का तुला?
नाही माझं प्रोजेक्ट वर्क चालू आहे.
हा हा हा अजून चालेय काय अजून करालेस?
हम्म.
हम्म झालं का नाही प्रोजेक्ट अजून तुमचा?
नाही कराले.
चांगला चांगला आहे.
हम्म.
बाकी कसं काय? काय नाय माझं काय झालंय डिग्री संपली की. आता बघायचं आता एम ए ला ऍडमिशन टाकणार आहे आमच्या कॉलेजमध्येच.
हम्म, काय?
मत का म्हणजे झालं आता पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन करणार ना मी. आता माझी डिग्री संपली आहे म नंतर त्याचा पुढचं शिकायचं म्हणून एम ए टाकणार आहे.
हम्म.
मग त्यासाठी कॉलेज वरती गेलतो आज म ते जरा सकाळी ज रा लांब आहे ना आमचं घरापासून कॉलेज मग त्यामुळं चालत जायला लागलं चालत त्या लागलाच आणि त्यात ऊन एवढं होतं की चक्कर आलती एवढं ता आज ऊन होतं आमच्या इकडं.
हम्म.
आणि काय म्हणतीस?
काही नाय.
हम्म आणि जेवण बिवण झालं क नाही केलेस क निस काय?
नाय अजून करायचं आहे तुमचं?
आमचं काय जेवण आमची मम्मी करताय आम्ही ताटाला जेवाय बसतोय.
हम्म.
तुमचं?
तुम्ही आम्हीच सगळं कर ना मग खायला पाहिजे करायला पाहिजे आम्हीच.
हा हा हा हा अजून सुरुवात नाही केलास आं
हम्म.
हम्म. आणि
मग काय स्पेशल बनवणार आहे?
आम्ही मी काय नाही बनवणार आमची मम्मी बनवत्या मी नाय काय करत.
हम्म हम्म.
नी
आम्ही आता भात आमटी.
भात आमटी.
हम्म हम्म.
कंटाळा आला का काय का जेवण?
होय.
हम्म. हा आणि काय म्हणतेस बाकी कुठं काय गेलतीस क नये?
कुठं नाही
फिरायला वगैरे गेल नाय?
नाय तुम्ही?
आम्ही परवा तेवढ्या इव्हेंटला कोल्हापूरला जाऊन आलो. तिथे थोडसा ते येताना जरा तळ्यावरती जरा जाऊन आलो तेवढंच. मग तिथे तळ्यावरती दोन हा तळ्यावरती थोडे दोन तीन रील केले, फोटो काढलं.
हम्म हम्म.
मग त्या बघायचा तर ते रील वगैरे पोस्ट करायच्या एक-एक करून.
हम्म.
तेवढीच मज्जा पाऊस होता पावसात जरा असं कुठंतरी फिरायचं म्हटलेलं अं गेलं तसंच इवेंट झाल्यावर.
हम्म हम्म बरं आहेत.
मग तू काय एकटी राहतेस काय?
नाही नाही चौघजन राहतोय आम्ही.
म्हणजे अशे मुली मुलीच ना?
हम्म.
हम्म हम्म हम्म किती आहे भाडं?
पाच
पाच हजार!
होय मोठा आहे घर. दोन बेडरूम, एक हॉल, एक किचन.
हम्म चांगलं आहे की. आमचे फक्त तीनच खोले आहेत त्यात आणि पाच हजार आहे आम्हाला.
कुठं आहे तुमचं घर?
आमचं इथं कोपे इथं कोपऱ्यावर.
ते कुठं येते कोपऱ्या?
आम्ही इकडं ह्याच्यापशी राहतो कोल्हापूर जिल्ह्यात.
हम्म हम्म.
हम्म. आणि बाकी काय?
काय नाय.
जेवण वगैरे
जेवण वगैरे काय अजून करायचं.
अजून टीक्सर नाही काय करायचं की नाही.
हम्म आता जर बाहेरच खाल्लंय.
हम्म.
म्हणून वडापाव.
ह हां हां.
अ ह
आवडतय वाटतं?
नाही हो.
नाही व्हय.
कव्हा कव्हा तरच
हम्म मला तर वडापाव ले आवडतय मी तर सारखच सारखं खातोय माझं फेवरेट आहे.
होय
होय तुम्हाला काय आवडतंय?
आ तसं सांगायचं नसते ओ.
हे हे हे
कां
हॅलो
आवडतेल गोष्ट कोणाला सांगायच नसते.
असं थोडी आहे म्हणजे खाण्याबद्दल तर विचारतय ना मी.
नाही ते पण सांगायचं नसते हो.
जरा असं रील जरा जास्त बघताय वाटतं तुम्ही.
खोय हो.
हा म्हणून हे सगळं असं ते रिला वगैरे येतात ना कि मुलींना हे वय विचारायचं नाही किती हाय ते तसा प्रकारचं आहे तुमचं.
हम्म.
तरी सांगा की मीच हाय आता काय आवडतेय?
काय नाही तसं सांगायचं नाही म.
अम भात आमटी आवडत असेल म्हणून सांगा नसा.
तुम्ही प्रश्न का विचारला हो?
काय आवडते खायला?
असं होय तेच की हो.
तुम्हाला
मला हा.
आईय
अस होय लयच.
म काय आवडते खायला तुम्हाना?
ते
आं
ते
म्हणजे
अम मोमोज.
आं मला पण आवडते ते कायलीव आम्ही तर सारखं-सारखं खातोय.
नाही ते सांगा की.
नाही नाही मला असं मला कधी पण जरी झोपत नाही मला उठवून म्हटलं चल उठ खा चल तर मी खाईन अशी आहे मी मला खाणं म्हणजे असं आवडते होय. म्हणजे तसं खायच्या पदार्थ हवे असं आणि ज झोप आणि जेवण माझी फेवरेट प्रिओरिटीज आहेत दोन्ही.
हम्म.
हम्म. फक्त एवढंच की कंटाळ येतो मला बाकीचं वगैरे कामं वगैरे करायला. बाकी काय इच्छण आहे, तुम्ही काय काम करतायसा का नाही?
आम्ही सगळं काम करतय.
व्हय! काय काय करताय सांग?
सगळं तुम्ही जे सांगते ते सगळं करतोय.
होय.
हम्म.
आमच्या इथं गवंडी पाहिजे होती.
आय मीन प्रोफेशनल हो.
ओ